हॅलो हॅलो हो येतय ना बोला
बम्
काय चालूय
आं
काय चालूय म्हंटलं
काहीच नाही बा आता बस हेच काम राहिल एक कॉल करात.
हा.
मग आपल्या गटाचं काम करत बसलं की मग तर रेकॉर्ड करायलाच पूर्ण दिवस जाते.
हो तुमच्या इकडेच आहे ते काम आहे ना रेकॉर्डचे.
हा याच गटाचही माझ्याकडेच आहे ग्रामसंघचही माझ्याचकडे आहे.
हा मंग तर मस्त आहे त्यातच पुरा दिवस जात अशील.
हा नाही मग मी रोज नाही करत ते बस एखाद्या दिवशी एक दोन घंटे केलं की झालं.
हा ना.
दोन घंटे गेले त्याले तरी भरपूर होते. तसं आता आमचं ऑडिट झालं ना काणं ग्रामसंघाचं.
हा हा.
त्याच्यान आता काही टेन्शन नाही राहिलं.
हो ना.
बाकी ज्याचे ग्रामसंघाचे राहिले अजून ऑडिट कार्डाचे.
तुमच्या गटाचं झालं.
नाही ग्रामसंघाच आता मी स्वतःही ऑडिटर आहे त्याची.
हो हो.
त्याच्यान मग आपल्याला सगळं माहितीच आहे त्याची. हम् मी माझं पहि हं. माझ्या याचं पहिले करून ठेव देते मग बाकीच्या याच ऑडि कराला मोकळे होऊ जातो.
हा बरोबर आहे. ते मागे हे आलं होत. तर ना जागा निघली होती नाही फोन लागली म्हग ते जागेवर.
अ ते याच्यातलंच आहे बी एस सी याच्यातलंच आहे कोणतरी.
हो काय.
हा तिकडचीच नाही सविता विरघटना. नाही हे राजमाता याच्यात आहे ना.
हा हा.
रेखा मिसाळलेच घेतलं मंग तईन. तशी रेखा मिसार चालत नाही कारण ती प्रभास संघाची लिपी काय ना.
हम्म हम्म.
पण कोणी ऑप्शन घेणार नोकरी तिथं.
हा म्हणून मग ते इलच केलंशी.
हा मग तेच झाली जर कोणी होणार असतं त्याच्यात तर मग होऊन जात.
हो.
कशी बाराशे रुपये भेटतात ना महिन्याचे.
हो ना चांगला आहे ना मग आता समजा रोज थोडी जाला ग तशी.
रोज रेकॉर्ड निहा लगत महिन्यातून चार दिवस लिहिला तरी होऊन जाते.
हा ना हो ना.
मी तुझं नाव दिलं होतं त्याच्यासाठी अ.
त्या नाही म्हणत ना मग का म्हणत कि ज्या गटाच आहे त्याच गटातले बैसायचे.
तू तुमचा कोणत्या गटाला जोडलाय कोणत्यालाय.
आमचा गट काय.
हा रा ग्रामसंघ कोणता आहे तुमचा.
ग्राम संंघ काय म्ह तिने पण म्ह.
हा का विचाराच आपल्या गोटकुन्या ग्रामचा.
हो नाम ना विचारायलागेन त्या नम्रता ढगेली माहितच.
अ गे वन सयार पी कोन हाय तुमचा. बंधन होतय काग. वंदनाली विचारच म्हणा का आमचा कोन्या ग्राम संघात जोडलेला आहे.
हा मीटिंगला येत अशील ना?
काय सकाळी काहीच मिटिंगा घेत नाहीत ना काहीच नाही.
आपलं काम आहे ते मिटिंगा घ्यायचं नम्रताला म्हणायचा मिटिंग घे म्हण आपल्या गटाची.
नम्रता नम्रताचा तरी काम पण नसते.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
हिनी बरं यायला पाहिजे ना बाईंना येतच नाही कोणीच नाही
तेच ना
मग आपल्याला माहिती होते समजा कोणतं काय आहे कसं काय आहे काय योजना आल्या.
तुमच्याचा इथे रेकॉर्ड कोण लिहते मग?
त्या ऋषाली भडच्या इकडे दियले वाटतं ते.
लिहून राहिली ती.
काहीच काहीच नाही लिहिलं पण ती.
मग म्हणा पैशे देत असता का तुम्ही महिन्याचे?
हा पहिले पैशे दिलेते दोन वर्ष पण आता काही नाही आता बंद केले पैशे देऊन कारण की ती लिहतच नाही तर काय.
बरोबर आहे लिहिलं तर देलं जात ते मग रेकॉर्ड घेऊन घ्या. तुमहीे रेकॉर्ड लिहत जा म्मग तुम्ही ही लहिलात चालते.
आता आपण कसं मांगातीले तिच्या जवळ आहे ते म्हणते मी लिहत असतो पहिले इकडे काही सोबत आणत नाही काही रजिस् चं
नाही नाही मग आता कसं आहे चालू वर्षापासूनही आपण सुरुवात केली तर स्टेटमेंट नुसारच लिहा लाग तेन ते काय असं नाही मागचं पात बसा लागते की मागचं किती होतं आन काय होतं. चालू वर्षापासून नवीन सुरुवात करायची.
हा ना हा ना पण ते मागचं कर्ज घेतलेलं आहे ते ना अजून कोणा फिल्डला नाही ते लिहाय लागतील सगळंच.
हा ते दाखवा लागते मग ते आता तिल माहितीच अशीन ना कोणा भरल्या किस्ता काय भरल्या तर.
हा माहित असेल त्याचा ते रफ रजिस्टर कराय राहते ना त्यातच लिहितात आणि ते जे भेट त्याल्यात गटाचे त्यात काहीच लिहिलं नाही वाटतं अजून.
हां
हम्म.
आमच्या हच्यात कसं पर्सनल लोन कोणीच नाही काढून राहिलं.
हा ना नाही आमच्या हेच्यात तर लई म्हणून काळेलं आहे पर्सनल
नाही आमच्या गटात चाळीस हजार आहेत तीस हजार आणि आहे दहा हजार आमची बचत आता दहा हजार जमा झाली तेही तशीच आहे. कोणीच उचलत नाही असं नाही
त समजा मग आपल्यालाच त्याच्यात फायदा होते.
उचलतच नाही ना कोणीच नाही आता बँकेचा कर्ज उचलला आम्ही चौघी ना
हा हा.
या दोघीनं घेतलं एक एक लाख रुपये आम्ही घेतलं पन्नास पन्नास गीता हा गेन मी.
हम्म हम्म.
दोघीनच घेतल्या आहेत एक एक लाख म्हणजे तीन लाख रुपये चौघीतच वाटले फक्त.
हा ना.
त्याच्याच्यान काहीच समजा कर्जा कोणी उचलून नाय राहिलं.
हाव काय?
आता मग बँकेच आम्ही चौघीने घेतलं तर बाकीच्या ना मग घ्यायलाहिजे ना घटाचं.
हा बरोबर आहे ते मग कसं आपल्या गटातच ते जे त्याचा व्याज आहे ते जमा होते ना.
मग काय तर अन ग्रामसंघाचा लिहलाच हेना उचलय दीड लाख रुपये.
हो काय.
एकटे नव्हत उचलला तिच्या मुलीचं शिक्षणाचं होतं.
हा कोण
हे रामदास ढगे
हो काय
हा तर मुलगी तिकडे नाशिक हे करू राहिली ना नर्सिंगच
हा हा त्याच्यासाठी पाहिजेच मग पैसे समजा
हा वर्षाची एक लाख रुपये फी वर लागते
बापरे
ह मग त्याच्यान मागच्या वर्ी तिं दीड लाख काढलं ना आताही दीड लाख काढलं
हो ना
हम त्याच्यान मग किस्तही भरते ते दर महिनने पंधरा हजाराची किस्ता आहे तची
नाही मग भरायला पाहिजे ना असं घेतलं समजा तर काही नाही पण ह बाया आहे की नाही वेळे्यावर पैशा भरत नाही किसतही भरत नाही
नाही आमची ठरलेलीच असते दहा तारखेची मिटिंग असते त्या द तारखेला पंधरा हजाराची बराच लाग त्याच्या मग ते रेग्युलर भरून रा माग दहा महिन्यात नाय केलं आता ही उचललं दीड लागतं ती रेग्युलर होऊन राहिली.
हा हो काय
हम तिचा मुलगा लागला होता अकोल्याला त्या्र शिकषच्या तर ती वीस हजार रुपये महिना होता रा्याले
हम्म हम्म
पुरी महिन्याचा पगार आला की इकडे देऊन द्याेत जाय ते
हा ना
ते मग पोराच्या याच्यावर शिक्षण झालं बा त्या प पुरीचं
हा ना बरं आहे ना मग
शेतीचा पैसा वेगळाच राहते ना मग
हा तो जमा राहते समजा
पण त्या आता गटामार्फत तिच्या पोरीचं शिक्षणाचं होऊन राहिलं ना नाहीत एवढी दीड लाख रक्कम देते का कोुणीतरी लवकर
नाही
ग्रामसंघां मग आ्ही उचलून नाही राहिल कोणीच त ते एकटीच उचलून राहिली
हा बरोबर आहे मग हा ते त्याच्यातून समजा त्याचं हऊर राहिलं तेवढं
हा हे बँकेच कर्ज म्हटलं तर हे एक वर्षाच्या आता याची याची किस्त भरत असते पण यावेेळेस उचललं नाही तिं
होा ना
ते कर्ज भरल्यावर म्हणे कि मला त दीड लाख रुपये पाहिजे म्ह पढच्या शिक्षणासाठी म चाल्या त ना
हा
उदयनबाई कोणाचंही चांगलं झालं तर फार चांगलंच आहे
नाहीतवे
शिक्षण म्हटलं तर लेकराचं काय वाया जाते
नाही नाही पुढे जाऊन समजा ते कामातच येते ना शिक्षण कोणाचं वय नाही जात
दोन तीन वर्ष झाले ना आता पूर्गी करून राहिली नर्सिंगचं
मण लागेनच मग ते आता
हा झालं एक वर्ष झालं की नोकरीवरच लागते ती समजा कोणती सरकारी प्रायव्हेट याच्यात लागू शकते ना
हा नाही तर मग त्या इचं समजा सारखंच आहे ना लागली क
मग काही तर अरे पुढे पोरग चांगली शिकली तर नोकरीवाला पोरगाही चांगला भेटते ना
हो
फायदा करणारी हा माझी तर तिकडे आहे पुण्याले
हा ओके
तिं बीएसी ग्रॅज्युएशन झा ना आता जॉब लागला पंचवीस हजार रुपय म मि पडते दिले
हा मस्त आहे ना मग चांगलं आहेमेंट
हा पेमेंट चांगला आहे तिस खाना पिण्या कंपनीतच आहे. क पही त्यायचीच आहे. हा त्याच्यानं तिचं काही टेन्शन नाही घरून एक रुपया पाठवा लागत काही नाही.
बरं आहे ना मग तैच्या पायावर समजा उभ्या झाल्या ना त्या
हा म्हणजे खाऊन पिऊन कंपनी तर सगळं होते तिचं कॅपस भाडं नाही काही नाही. नाहीत तिस पन्नासच्या वर जाते तिचं पेमेंट
हो काय हा समजा ते काटून कुटून मग तेवढं भेटत असून पंचवीस
हा पंचवीस पट भेटते मग तिला हातात हम् ब झालं तेवढं भेटला तरी घरी बसत हो काय नाहीरे आपल्या खेळ्या गावात काय होते काहीच नाही केल्या जात
आपल्या गावात काय काहीच नाही
बस आपले ब्लाऊज शिवा पीिकपाॉल करा हेच आहेत आपले काप
हो बायचे मग हे घरगुती काम चालूच असतात
अ शेतातले जमत नाहीत ना मग आपल्याला हे तर करायच लागतील
हो
घरी बसून
हम् हे तर मला म्हणतात चालत जाय रोज बाईच्या मागे वगैरेयच तो दोनशे रुपये मजुरी देत तुम्ही म्हटलं मला नाही पाहिजे मी येतय नाही
होतच नाहीत आपल्याच्यानं
अ
जशा त्या बाया्या करतात तसे काम होतच नाहीत
ते म्हणतात फक्त तू उन्हात उभी राहूनच दाखव त्याच्या मागे मी तुला तसेच दोनशे रुपये देतो हम्
उलटतेच म्हणतात तुम्ही घरी पुरल्या म्हणतात ब त्याच्यापेक्षा
नाही तर काय बीमार पडा पैसे लावा त्यापेक्षा बरं आहे घरीच
ते तय हम्म
जेण वगैरे झालं काय
नाही हो इतके लोक आता बारादा टाम आहे
हा काम लवकर अटपत असते
हा झालंय आमचा आता स्वयंपाक झाला आता काही पूजा आहे ते करा काही हे करा आज गुरुवार आहे पारायणवाचा
हा ना टिगवीचे वेगवेगळे कामं असतील ना मग पटाफट होता
हा मग त्याच्याच्या नाजर काम पण आहे म्हणून लावले मग कॉल सकाळीच
हा ना
रात्री रेंजच नव्हती ना मी गायत्री फोन आलाता म्हणे मी गायत्री म्हणे आई अ कोोणाला म्हणे काकूच म्हटलं सांग म्हण रेंज नाहीे म्हणून
हा ना मी रात्री खूप ट्राय केला त्याच्याच्या ना त्या कालच्यान माझ दोन कॉल तसेच गेले
हवन रात्री माझ्या बहिणीचाही फोन आला तर उतरल्या नाही गेला आणि बोलल्याच नाही गेलं काहीच
हा ना डायरेक्ट झिरो सेकड दाखवहिल तच सबमिट झाले ती दोन्ही
रेंज नसल्याच्याना काय झालं
होव ना
हा
बरं
वाजून
बस बाकी तर ठीक आहे हो हो हो ठीक आहे ह